हम हम मला पण तु काहीच कॉल येईना एकदम म्हणजे कॉल नाही साॅरी आवाजच अजिबातच काही आला नाही. म्हटलं काहीतरी अ डिस्कनेक्ट काय झालं कळलं नाही. पण मिनिटं झालीत. पूर्ण, सहाशे दोन झालेली दिसतायत. म्हणजे झालं पूर्ण कॉल हो हो हो कारण माझे ऑल ऑलरेडी दोन कॉल ते मगाशी दाखवले तसं ते फुल काॅल फुकट गेलेत. आता जे आहेत ते अगदी तोलून मापून एक करायला हवेत. जास्त थोडं मिनटं झालं तरी चालेल बोलणं.
हो चालेल. अकरा बारा मिनिट झाले
झालं चालेल म ते भरून निघतील ते आधीचे ह्याचे कदाचित. हं हं. हं हं. म म्हटलं काय वेगवेगळी खासियत असते. तुमचा आवडता पदार्थ कोणता? म्हणजे जे तुम्ही वारंवार करता असं.
असं काही नाही. म्हणजे इकडं कसं ते अ अ काळ्या पावट्याची डाळ म्हणून असते बघा जास्त इकडे खातात ते. या साईडला. हो, म्हणजे आता सिटी त नाही भेटत ना जास्त ती डाळ अशी, अ शेंगा भेटतात त्याच्या ओल्या.
हा हा हा वेगळंच प्र, काय म्हणतात त्याला नाव काय? वेगळं काहीतरी सांगितलं तुम्ही मला, हा हा हा. तेच म्हणतात काळ्या पावट्याची डाळ, ओके ओके.
हा. म्हणजे एक पावटे असतात ना ते असे सुकवून वगैरे जास्त अस कडक झालेले मग त्याची, डाळ करतात नंतर.
हो हो हो, ओके ओके ओके. कारण आम्ही कुळीत पावटे माहितीयेत पण, हे तुम्ही म्हणताय ते थोडंस वेगळं दिसत असाव बहुतेक. ह ह ह ह, पावटे वगैरे कुळीत वगैरे पिकवतात ना, हा हा पण त्याच्यातलाच तुमचा काहीतरी वेगळा प्रकार थोडासा दिस तोय बहुतेक काळे पावटे म्हणताय ना तुम्ही, हा हा हा.
ते बाजारात आपल्या इकडं अ कस ले सिटी लेव्हलला भेटून जातं ते ओल्या असतात शे शेंगा तेव्हा पण इकडे त्या शेंगा वाळवून त्याची डाळ केली जाते.
हा हे मी कधी पाहिलं नाही माझं म्हणजे बघितलं असेल पण त्याला हे म्हणतात हे माहीत नसत अस कन कधी कधी होत ना हम्म, काय पदार्थ बनवतात ह्याचा? हा हा, पदार्थ काय बनवतात याच्यापासून?
आमटी करतात त्याची.
हा हा हा, ओके ओके आमटी
आमटी किंवा असं हुलग्या टाईप आपण उसळ कशी करतो तस.
हम्म हम्म हम्म. आम्ही पण करतो ना प डाळींब्याची उसळ किंवा डाळींब्यांची आमटी तसच. तसंच असावं बहुतेक, हं हं
कशाची आमटी करता?
डाळिंबी डाळिंबी म्हणजे पावटा आणि ह्याच्यासारखं डाळिंबी असते ना डाळिंबीची उसळ करतात, डाळिंबी भात करतात.
हा, अच्छा अच्छा.
हा मग ते शिजवून घ्यायचे थोडेसे आणि मग आमटी म्हणजे त्याच्यात जिऱ्याची फोडू जिरं भाजून घालायचं जिर, खोबर म छान स्वाद येतो त्याने. हम्म हम्म, तीच डाळिंबी भात पण छान हा हा तेच वेगळ, वेगळं डाळिंबी अ हे पडवळात घालतात डाळिंबी पडवळ करतात, असं पण करतात किंवा मस साले भात मध्ये पण डाळिंबी नाही घालत, पण पडवळ हे घालतातअ आपलं अ क अ का आपली हे छोटी भाजी काय
चिघळ.
नाय तोंडली तोंडली घालतात ना, तोंडली घालतात हं हं. ते पण अ, म्हणजे भाज्या घालूनच केलेला भात, मसाले भात वग लग्नात वगैरे पूर्वी असायचा, आता तो पंक्तीच बसत नाही तर मसाले भात कुठून येणार.
हा
आता बुफे ते सगळं झालेलं आहे ना सगळीकडे, आम्ही लहानपणी पंक्ती जेवलेलोत, हम्म. त्याच्यामुळे तो वेगळाच अ वेगळंच वाटायचं ते फिली, म्हणजे आयतं बसून उलट मिळायचं. आता तर फिरत बसावं लागतं ह ह ह.
हा म्हणजे पहिल्यासारखं काही राहिलं नाही.
हम्म त्यामुळे पंगत जेवण छान वाटायचं तेव्हा. हं आणि आपण सगळे एकमेकशी बोलत असत, रांगेत असलो तरी - शांतपणे जरा खाता येतं. आपण जेव्हा बुफेमध्ये ब अ उभं राहून खातो तर काय सगळ - कोंडाळं करून हे करतो, ताट पण सांभाळता धड येत नाही. आणि ते खूप पदार्थ पण घेतले जातात. आणि अर्ध लक्ष गप्पांकडे असतं, खाणं तर शांतपणे आपण खातच नाही. आणि नास पण होतं ते शाळ- म्हणजे अन्न पण वाया जातं उगीचच. उगीचच घेतलं जातं ते असं होतं ताटाच्या मानाने जास्तच- पदार्थ होतात कधी कधी. आणि देतात थाळी एवढीशी. त्यात अन्न भरल्यावर एवढं जड होतं ना, आणि बसायला नसते जागा. त्याच्यामुळे ते बुफे सिस्टीम ठीकये, काही आवडते पदार्थ बघता येतात एवढ्या- पर्यंतच पण पंगत ते पंगत, म्हणजे ज्याने अनुभवलंय त्याच्या- त्यासाठी ते पंगत जास्त चांगली वाट-
हो बरोबर हे.
हम् हम हम हम ह- पण हळूहळू अ हल्ली सगळ्यांचं ट्रेंड जुनं परत अ करण्याकडे जरा- लोकांचा जरा कल दिसतोय एकंदरीत, अस्स वाटतंय. हम्म हम्म ईव्हन सण समारंभ- पण दिसतायत की परत नव्याने लोक जागृत झालेत. असं दिसत आहे हळू हळू हम् हम्म हम्म हम् हम् हम् हम्म - तेच- हो अधिक महिन्याचं किती मार्केटिंग झालं असेल युट्यूबच्या माध्यमातून. खूप झालं. म्हणजे काही ना माहित नसेल तर माहिती पडून त्याच्याबदल सगळं ट्रानझॅक्- क्षन झाली. ह ह ह चांदीच्या वस्तू म्हणा, काय म्हणा, काय असतील ते झाल्यावर -
हां म्हणजे प्रत्येक गोष्टीचं ते आता आहेच-
हम्मम्मम् पण भारतामध्ये सण होण्याचं महत्त्व तर आहेच ना कि- त्याच्यामुळे काय सगळ्यांना कामं मिळावी, त्यावेेळेला कसं बारा बलू- तेदार वगैरे सिस्टीम होती, म प्रत्येकाला म्हणजे काम मिळत होतं ना. म्हणजे सण आला की दूधवाल्याला जर- शुगर साखरवाला किंवा अजून काही भांडीवाल्याला कामं म्हणजे फुलवाल्याला कामं. अशी सगळ्यांना कामं मिळायची ना त्या अनुषंगाने आणि मग काय सर केलं होत ना पूर्ण. इकॉनॉमी सर्क्युलेट नाही झाली तर तुम्हाला पैसा कुठून एकमेकांकडे जाणार कसा आणि- लोकांचं हे पुढे चालणार कसं? मी काहीच सण करणार नाही मी माझा पैसा असंच ठेवून देणार. असं नाही ना होऊ शकत, मग तो काय म्हणल कुजणार, तो सर्कुलेट- ण व्हायला पाहिजे ना नाही का?
आल बरेच तसे टेक्नॉलॉजी निघलेत ना त्यामुळ बऱ्यांची कामं असे- फॅमिलीत.
हम् हम् हम् आणि पू पूर्वी कसं माणसं भर- पूर होते घरामध्ये सण समारंभ आपोआप व्हायचे. आता माणसं शोधावी लागतात. मुद्दाम क्रिएट करावे लागतात फंक्शन क्रिएट करतात. हो काहीतरी हे निमित्त करून आपण हे करूया. म्हणलं ते सण व्ह्यायच्या आधी आता बडे साजरे होतात किंवा अजून काहीतरी साजत- ज्याची मानसिकता लोकांमध्ये जी मिसळण्याचीय - काल परत व बदललेली आहे कल्पना बदलल्या पण मिसळायचं तर लोकांमध्ये-
हो आजकाल तसे छोटे छोटे कार्यक्रम- साजरे केले जातात आता.
अगदी वाढदिवस पण छोट्या पूर्वीच्या काही कुठे वाढदिवस होते. केक कापणं वगैरे प्रकार आम्ही तरी नाही अनुभवलेला- शिरा केला जायचा झालं. असं नव्हतं काही एवढं त्याच भांड मोठ पण अं.
तर चांगलं होत.
आणि मग आता सगळ्यांना बोलवा त्यांना रिटर्न गिफ्ट द्या मग मुलांना पण- अट्रॅक्टिव्ह गिफ्ट पाहिजे- मग आम्ही त्यांच्याकडे अशी घेतली किंवा त्यांनी अशी दिली मग आपला पण तशा- म्हणतात ना हा- त्यांच्या प असं गीवीकिंटिक सारखं असतं- हनी असं दिलं म्हणजे आपलं पण करायला पाहिजे असं ते नकळत होत. हे स्पर्धा होते स्पर्धा प्रत्येक गोष्टीची ती-
हो इरिषा तसेे म बऱ्याचदा-
हम्म आणि त्यावेळी स्टेटस दाखवण्याकडे कल जास्त असतो म्हणतात ना- अ कधी नाव सोनूबाई- ती कसलाचा वाळ अशी गत असते पण नुसतेच मोठेपणा हा काही नसतं- कर्ज काढून पण केलेलं अस- फक्त दिखावा मोठा असतो अशा पद्धती खूप वेळा- म्हणजे दिस दिसण्यात येतात कधी कधी- हम्म हम्म हम्म हम् बाकी काय नवीन हॉबी वगैरे- नाटक सिनेमा काय बघता आवड आहे.
नाही अशा तशा तर नाही काही-
आणि तिकडे थेटर्स वगैरे पण खूप कमी आहेत ना त्या एरियामध्ये जरा थोडं एवढं- मर्यादा पडतात तेवढ्या नाही म्हटल्या तरी, आमच्याकडे कसं- प्रत्येक एरियामध्ये हे आहेत थिएटर्स आहेत हे आहे त्याच्यामुळे-
म्हणजे थेटरच असं नाही पण बऱ्याच सुविधा इकडं जरा म्हणजे- उपलब्ध नाही तेवढ्या-
हम्म नाहीेत नाहीेत बरोबर आमचे पण एक रिलेटिव्ह साताऱा आहेत त्यांना पिक- चिक्चर बघायला भयंकर आवडतात. पण साताऱ्याला म्हणे थिएटर्सच नाहीत त्याच्यामुळे आम्ही काही ब बघणं होत नाहीत. आणि जेव्हा केव्हा ते इथे येतात तेव्हा मस्त बघत जगतात. एन्जॉय कर.
आम्हाला पण कधी म्हणजे असं पिक्चर एखादा बघायचा म्हणलं, म्हणलं तर पुण्याला वगैरे जावं लागतं.
हो सांगली वरुन पुन जवळ पडतं किती तास पडतात साधारण.
म्हणजे आम्ही प्रॉपर सांगलीत नाही राहत अ पुणे ला, तेव्हा ना जाईल
ओके ओके बॉर्डर हो हो आमच्यांपासूंन पणं पुन्हां चार तासां जवळं जवळं आहे तेवढं अंतर आहे
हम्मं हम्मं
हम्मं तेवढं म्हणजे पणं आमच्या एरियात चं असतं पणं कधीस्तंच गेलो पणं तेवढे तासं लागतं वां आम्हांला हम्मं हम्मं सगळं ते बॉर्डरवर येतांत नां सगळ्यां राजं हे भांग म्हणतांत सांगली सातांरा वगैरें
हांव
हं
मूवी जास्तं कि नाटकं जास्तं पणं ती बघायलांच नाहीं मिळतं पणं तरी हां आतांटफ्ली बी फिक्सं मुळे बघायंला मिळतं नां आंता मोबाईल वरं पणं फक्तं वायंफायं तुमचं नीट पाहिजे बाकी कांहीं नाहीं ह्यां हम्मं हम्मं हम्मं हम्मं होव खूंप होतो नेटचां प्रॉब्लेम गावांकडे फांर म्हणजे आपणं म्हंणे नां मोबाईलशिवायं असं अंख्खे राहतो राहावं लागतंच म्हणजे कंपल्सरी की नेटचं नाहीं कायं बघणांर नां बघण्यां कायं राहायचं नाहीं नाहीं नां म्हणजे संन्यांस घेतो तेवढे दिवसं पणं नटं पणं आपल्या मोबाईल पासूंन अक्षरशः म्हणजे नाहींतरं रुटीन म्हणजे थोडी विश्रांती असते मोबाईल साठी गावांला अची बांत नाहींय त्यांची बातं म्हणजे किती कामं खोळलंबून जातांत त्यांच्या ज्याचं ज्यांच्यावर असं अवलंबून असेल नां त्यांचं खूंप कठीण आहे म्हणजे असं वाटतं पणं हो खूंप येतो टॉवर ब्यंवर असूंन पणं प्रय मी अनुभवले आंठ दिवसं गेले होते कांहीं नेट नाहीं असं की वैताग आंला होतां बघां बाकी सगळं छांन निसर्ग छांन अन्न पाणी हवां सगळं छांन पणं नेट नाहीं नां ऍडिकट झालं होतं नां नेटचे त्यांच्यामुळे मंग सगळं गडंबडं होते
हम्मं छांन
हं ठीक आहे पुढचां कॉल करूं कां मी एक परंत करूं हां डिस्कनेक्ट करते हां चालेल हां
हं